नमस्कार काय म्हणताय?
काय?
हम्म चहा पाणी होऊन स्वयंपाक झाला.
होय काय?
हा आज तुमच्यात काय केलंय?
अजून काय तयारी नाही.
नाही का?
आत्ता आमचा चहा नाष्टा झाला.
होय हा तुमचं काय निवांत काम आहे, आमचं तसं निवांत करून चालत नाही.
तुमचं वीस जणांचं आमच दोघांचं.
होय होय हा. होय हा त्यामुळं मग काय निवांत केलं तर चालतंय.
होय.
आणि अ तीन हेजी शेगडी घेतल्या तुम्ही, त्यामुळे हिकडसाईला एक मध्ये एक कडेला एक.
होय होय होय लगेच होते असं असं म्हणजे फास्ट असते आमच सगळं खरं त्यातले दोन बलार्णन पेटत नाहीत.
का?
ते पेटवतच नाही आम्ही.
पेटवतच नाही मग केवढी गडबड चालली होती तीन ह्याज शेकडी पाहिजे होती तुम्हाला.
मग कालच परवाच विषय झाला आमचा तीन शेकडी बद्दलचा.
हा मग तेच की म्हन पेटतच नाही हा हा हा. मग तुम्ही त्याला काडी लावतच नाही म्हणा.
नहीं लावत नाही.
ह.
लावली त्या दिवशी लावली मर ते डाव माझ्या अंगलडी यालाला उंगल राहव दे.
होय हा कारण. ती मला असं समजलं होतं की तुमच्यात स्वयंपाक जास्त असतोय. त्यामुळे आम्हाला तीन बर्नलची शेगडी पाहिजे एक हा. लवकर आवरतय हा हम् त्यामुळं मग ते घ घेणार आहे आम्ही अस. हम्म.
हाय म्हणून घेतली खरं ती आता ती दोन पेटत नाहीत मग ती दोन परत द्यायचे. काढून.
होय मग एकच ठेवणार आहे सिंगलच.
एकच ठेवणार आहे.
हा हा हा ह ह चालते मग दी ठेवा दीड.
बेग ठेवायचीये.
डबा घेऊन जाताय ना हम्म बर हं. चालतंय हा.
बाकी म्हण त्या आज मंदिरात गेला होता काय.
अ मदिरात होय दुपारी गेलो होतो की दोन दोन अडीच वाजता गेलो होतो. अ मग जरा ते सारामृत आहे ना गुरुचरित्रच सारामृत. असतय ते एक ते एकवीस अध्याय वाचून आलो मग.
हा हा हा.
हम्म अद्याय तिथं वाचुन. आणि ते कसं असतेय आज तीर्थ घ्यायचं असतय हो गुरु मी दोन वर्ष झाले मी. स्वामी समर्थांना गुरु म्हणून म्हणजे हे गुरुपद घेते ना मी.
हा हा.
हा गग त्यामुळं हे करतो मी. गुरुपद घेऊन हम्म.
जगताप सर पण गेले होते वाटते मगाशी चार वाजता येऊन जेवत होते.
हो ते जाते तिथं ब्राह्मणपुरीच्या असतय ना मोठं असतं तिथं पण.
हा मग ते तिथं सेवेसाठीच गेले होते प्रसाद वगैरे वाटत होते. ते काय काय करत होते आतमध्ये आणि. मी फोन केला त्यावेळेला आरती चालू होती मग म्हटले नंतर करतो. तु मग चार वाजता येऊन पाहुणे चार वाजता येऊन जेऊन. राजेश्वरला आणायला जाणार होते हम्म.
हम्म ते कसं मग ते आजचा दिवस मग आता. गो मी पण पूजा घरात मांडतो. करतोय ना स्वामी समर्थांच वगैरे सगळं हे करून आज अभिषेक करून अ पूजा वगैरे सगळं मांडून हम्, मग थोडं घरात वाचलं आणि मग एक ते एकवीस अध्याय राहिलेले! केंद्रात जाऊन वाचले सकाळीच होत की सगळं, पण सकाळी मला वेळ नसतो ना वाचायला जायला हा,
होय होय,
त्यामुळे सगळ आवरुन मुली! चाऊन झाडून फरशी सगळं आवरून मग मग आता काय करणार? पर्याय नाहीय!
बाय,
सकाळी आठ वाजल्यापासुन होतं आरती? आठची होती साडे दहाची होती आता सहाची होती पण आता वेळ नाही तर त्याला काय! करणार,
हम्म हम्म हम्म,
हम्म तोपर्यंत माकडं येऊन सगळा धडा धाडा धडा आत शिरून पाडून? सगळं रिकामी, हम्म गेटच्या आत येऊन वरती सल्याप वर जाउन मला एकदम मी मागं बघितल तर बसलेलं पायरीवर येऊन. आणि इतकी चिडलेली कुत्र माग लागलेल लई चिडलेली ती. मग ति आम्ही दार, घरात नाही घरात म्हणजे पायरीवर बसल होत येऊन इथं दोन तीन आहे. तीन आली होती एकदम आत,
हा हा हा,
मग ती इतकी चिडली होती की बासच मग ते दार बंद करून घेतलं. आता म्हणटलं काय पाडापाडी करायची ती करू दे बघतोय तर घाण करून सगळं ती फरशीचं भाडं त्यात? पाणी साटतय ते पाडून सगळं रेनकोट दोऱ्यात तोडुन! गेलं आता ते सगळं आवरायचं चाललेलं आता आवरलं ते सगळं, ह अजून स्वयंपाक थोडाफार राहिलाय अजून.
हम्म हम् हम्,
हम्म आता आरती आहे ना इथ दत्ताची आरती असती पौर्णिमेला! म ह्यांनी गेली आता. हम्म आरती करायला आता ती सात वाजता बरोबर सात ला आरती चालू होत्या.
हा,
हम् साडेसात ला येतात मग आरती वगैरे करून!
हा हा हां,
ह् तिथं पण त्यांना प्रसाद आहे आज.
हा,
हम् शिरा भात आमटी एक जणना दिले प्रसाद म्हणून शिरा भात. आमटी दिलाय पन्नास लोकांचा.
अच्छा,
हम्म म ते काय थांबत जेवायला हम्म, हम्म म इथ गडबडते होती ना माझी एकटीची मग हम्म. त्यामुळं नाही थांबत येत्यात लगेच घरी.
हा हा,
हम, तुम्हाला काही नसेल तुम्ही नाही मंदिरात गेला तुम्हाला देवपूजा करायची नाही ना.
होय नाही करायचं आम्हाला आणि जवळचेच आहेत ना ते वडिलांशी सख्खे चुलत भाऊ ते.
हा मग मग तेच की आणि ते कसं मग नाही हे होतो. हम्म ते सुतक तुम्हाला आता पाळायलाच पाहिजे की,
होय,
दहा दिवस.
होय दहा दिवस.
दहा दिवसाच पळायला पाहिजे तुम्हाला
हम्म
हम्म तेच ग ते म मी बघितलं की पण माझ्या लक्षात कुठे आलं मी तुम्हाला सांगते्या. जावा गुरुपौर्णिमा आहे, नारळ घेऊन जावा असं.
माझ्या पण लक्षात नव्हतं ते वय होय जायचं सगळं करायचं असं सकाळी हे होतं पण ते, तर लक्षात आलं अरे म्ह नाही पूजा हलाच म्हटलं देवपूजा वगैरे करू नकोस.
हा बरोबर आहे की होय, हम्म तेच की सुटकाच्या शक्यतो सुटकाच्या गोष्टीत तसलं काय करायचं नाही, देवपूजा करायची नाही देवाला जायचं नाही. हम्म देवाचा प्रसाद पण खायचा नाही. कि सुटकाचेत नाही नाही महाप्रसाद असतो ना तो म्हणजे, भले गणपतीचा असू देत कशा दत्त जयंतीचा असू देत कशाचा नाय सुतका
हा हा
महाप्रसाद खायचा नाही
हा हा
हम्म ती लय आपण हे करायला लागतंय.
होय
ह ह हम्म
पण आपण बाहेर असलो आपल्याला माहिती नसल तर त एक गोष्ट वेगळी असते.
आपल्याला माहतीय की बाबा हे असं झालेलं आहे मग आता आपला अून सुतत फिटलेलं आहे मग ते कसं आपण, म्हणजे हे करायचं तसं नाही ती हे कराय हे करायचं नसतंय हम्म हम्म हम्म पाऊस आहे काय तिकड?
पाऊस नाही आज दिवसभर.
हा हा हा हीकडं पण नाही आहे. पाऊस आज म्हणजे
गावाकड हाय, आहे म्हणजे गावाकड आहे मग काल परवा तीन दिवस जोरात पाऊस लागला रात्रभर दिवस रात्र पाऊस चालू होत.
होय तीकड रात्रभर होता काल.
हम्म
हम आता द परत दुपारी एकदा मोठी झुळूक आलती बघा बारा वाजता असला जोरात आलता. तेवढा एकदाच येऊन गेला परत नाही पाऊस.
हा हा
हम्म परत नाय हा हम्म चालतय, आम्ही पण आज काय कुर्मा वरण जीरा राईस, चपाती केलेली आहे या जेवायला.
चालत की, आधी सांगायला पाहिजे होत. गाडी, गाडी चार्जिंग करून ठेवली असती.
आता काय सातला निघाले की आठला पोहोचताय की.
नाही आमच्या गाडीला दोन तास लाग
दोन तास लागतात व्हय म थांबत-थांबत येताय काय का सायकल वरनं येताय?
तशीच आहे ना ती गाडी.
होय.
अर्ध्या रस्त्यापर्यंत येती लवकर नंतर चार्जिंग कमी झालं की जरा हळूहळूहळू कमी
अ हा जसं जसं जुनी होईल गाडी तसं तसं ते हे होतय ना.
होय.
हम्म कमी कमी होतय.
हम्म.
हां त्याला तरी बॅटरी नवीन घातल्या ना गाडीला?
होय नवीन आहे.
हम्म तरी स्वतः तसं कसं काय होतंय मग ती?
झालंय की आता ती बॅटरी जरी नवी असली तर दुसरी मशनरी पण जुन्या झाल्यात ना.
हा हा हा.
तरी सुद्धा आता पासष्ट सत्तर किलोमीटर जाती म्हणजे खूप
हा होय होय जात्या जात्या.
आता इथं जरी आणली गाडी तरी इथनं एकदा खाली जाणार मी हीला सोडून कधी-कधी यायचो म आल्यानंतर कधी चार्जिंग लावायचो असं. किंवा मी इकडं गेलो तरी ते तिथनं इस्लामपुरात दोन तीन वेळा फिरवतात.
होय होय होय हम्म नाही चा चालत्या चांगली. हम्म हम्म आत्ताच्या पण गाड्या आलेल्या चांगले.
हा आताच्या चांगले चांगले.
हम्म आताच्या पण चांगल्या आहेत पण ती काय मधीच काय होतय ते पेट त्यात वगैरे काय काय काय काय दाखवत्यात.
नाही कसं आता यांच्या दोन गाड्या झाल्याच ना ह्या.
हा.
वापरणं व्यवस्थित लागते.
वापरणं पाहिजे व्यवस्थित होय.
आता एकाद कुठलं तरी होणारच त्यासं. म ते एक पेटली म्हणून काय शंभर पेटत नाहीत ना. कसं होते आणि ते असतोयच की पेटली तरी काय तुम्हाला मिळतेच की गाडी.
त्या होय होय हम्म तेच की. म त्याला काही ती पोलीस वगैरे असं पकडत नाहीत ना या गाडीला.
हिला पकडत नाहीत दुसऱ्या म्हणजे ज्या स्पीडवाल्या वगैरे असत्या त्यांना वगैरे पकडत्या. ही कशी लो स्पीड वाली आहे ना.
हा हा हा म ते चेतक च्या वगैरे हे करत्यात काय चेतक काय थर का काय आहे की.
हा हा ते काय होऊ फेकु शकतोय. हा म्हणजे स्पीडची जर असली तर त्याला लिमिट असते. म त्यांला लायसन वगैरे लागते.
हा हम्म हम्म हम्म तेला लायसेन लागतय वय.
होय मग स्पीड आहे ना त्याला लो स्पीड मध्ये जे त्याच्यात लो स्पीड असेल ना तर लायसनची काही गरज नाही हम्म.
हूं.. हूं. हू.. ह. चालतंय, चालतंय तेच म्हंटलं आता, आमचं पण थोडंफार आवरलंय, थोडंफार आवरायचं आहे अजून.
हा, हा.
हा...
मामांचा फोन आलता काय?
मामांचा नाही वो आला.
नाय आला हं.. ते काय ऑफिसमध्ये वेळ असतोय व्हयं तेव्हा त्यांना.
व्हय मी काल दोन -तीन वेळा केलता, मग मला एकदा रिप्लाय आला. ते एक काम आहे माझं, ते त्यांच्या पाठीवर जरा राहून करून घ्यायचायं.
हा, हुं. हुं. हु. ह. ह.
आओ मी टिंग वगैरे असते, कोण इकडं बोलव -तिकडं बोलवतयं.
होय, होय, हूं... तेच की, ते ऑफिसमध्ये असलं की नाय कि मग बोलता येत नाही ना असं. जास्त वेळ बोलता येत नाही. हूं... त्यामुळं मग लई अवघड हुतंय मग, मग घरी आल्यावर घरी यायला नऊ वाजत्यात हुं.. घरी यायला नऊ वाजत्यात वो.
होय, होय.
मग तिथनं पुढं आवरायचं, हात- पाय धुवायचे, चहा प्यायचा. आणि मग हां... ह मग ते हे हुतय, मग जेवायचं दहा -साडे दहा वाजत्यात मग त्यामुळं कंटाळा येतोय ना मग.
हो येतोय, येतोय.
हुं.. मग तेच की. हूं.... त्याला घरी आलं की चहा लागतो संध्याकाळचा.
हां, हां, हा....
लागतोच त्याला तो बाहेर जास्त असं काही खाणं नसतंय त्याचं काय.
हा, हा, हा.
हं.. पण घरात आलं की चहा लागतो संध्याकाळचा. हूं... हा.
ते एक कंटाळा वगैरे आला कि, ते एक सवय लागलेली असते ना.
हा मग तेच की आणि कंटाळा म्हणजे कसं येतोच की, ऑफिस वर आल्यावर पण ते फक्त ऑफिसची यायची वेळ, सुटायची वेळस सहा असते. त्या हं.. मग पण घरा
तरी सहा- सात पण हुत्यात.
हुत्यात- हुत्यात होय. हं.. थम वर असतयं ना त्यांचं. हूं... थमवर असतंय. हं... आणि काय मग विशेष काय?
विशेष काय नाही आज.
आराम हं, हं. हं.. ह...
त्या सरांचा कॉल ईल.
हम्म हम् हम् चालतंय कि मग
त्यांच संपले असतील पण काल काहीतरी त्यांचा लास्ट दिवस होता वाटतं
हा हम हं ट्रिपला जाणार आहे का कुणी मग कुठं
ट्रिप ला जाणार आहे धबधब्याला
होय आणि बरं